ब
लगाच नु
हॅलो
हा कॉल लागुन नी राय म्हटलं.
कोण ओ ताई?
काय माहित, आता म्हणजे पंचवीस, हम्म,
आपण कॉल लावल्यानंतरचे पूर्ण ग्रीन येत नाही काय कॉल लावतो तेव्हा उचलल्यावर-कट ते त्या त्याच्यावर सेकंद दाखवतात आणि आपल्यावर त्याच्यावर नाव असते.
हाव.
त्याच्या वर माहिती ये का ते व्हाईट कलरच्या पट्टीत तो व्ही आय पी म्हहून काहीतरी नंबर येत नाही.
हाव.
आणि त्याच्यावरही सेकंद असतात म्हणून
हावं.
तर मग त्याची सेकंद नं याची सेकंद एकच असेल पाहिजेल कि नाय ओ ताई
हा
त मग तुमच्या ह्याच्यात दहा दहा मिनिट चौदा सेकंड झालती कि नाय. त मंग मला याचेत पण ते वाईट पट्टीत दहा दहा मिनिट चौदा सेकंड झालते पण ते ग्रीन याच्यावर हे की नय पूर्ण सहाच मिनिट झालते.
हाव ना त मग ते काहीतरी असं दाखवून राहिले म्हणजे दोनशे कही दाखवता म्हणजे जास्त वेड बोलल तर मंग दोनशे पस्तीस मिनिट असं दाखवून राहिले म्हणजे वेगंडच दाखवून राहिलं तेच्यावर असं दाखवत नाहीत की इतक्या मिनिट बोलले तितक्या मिनिट बोलले हे काही नाही. मला वाटतं ते काहीतरी शब्द काही शब्द ही चं असं काही हे अशील की एवढं एवढं आं
काय माहिती कसं हायत म्हटलं.
काय काही लक्षातही नाही येत तीन कहीच नाही अनं आतापर्यंत एक रुपया नही आंला याच्यात नं. म्हणजे पूर्ण टाक्स पूर्ण झा झाल्यावर येते म्हणतात त असं कही ये आता त्या राधा काकूचं आखरे त्या म्हणत आता त्यायचे तर पूर्ण झाले त्यायचे तर कय नाही आले म्हणे पैसे अजून अनं कोणी म्हण दोन हजार आले आले त मग ते कय नाही ते आधीचे पैसे आहेत ते दाखवते त्याच्यावर
आधीचे अनं माहित ये का जेव्हा सुरुवातिला हे ऍप ओपन केल होत की नाय तेव्हा आधी एकदम सुरवातीचे दोन हजार रुपये होते की नय ते दाखवले होते याच्यावर
तेच दाखवून राहिले ते पाचशे पाचशे हे जे म्हणत की नही हे कॉल गेले की ते पाचशे द्यायचे काय लक्षात नशील आंलं. म्हणतात एका कॉलचे पाचशे रुपये एवढे कोणी काय ते चुतीये आहेत काय की आपल्याला एका कॉलचे पाचशे रुपये देऊन
अनं ते बी त्याने नं टॉपीक असणार बोलन की त्याले बा काही अर्थ च नाहीे या बोलल्या पण बोला लागत.
बोलाय लागून राहित हा असं आहे ना ते. तर असेच म्हणून राहिणे मी म्हंटलं काय मीती बई असं हे झालं अशील तर.
आता म्या म्हटलं सर्वजण करून राहिले आत्ता च्यावर आलंही करून टाका पैसे ये नाही हो ते काही असो मग. राहिलं कोणाच जर झालं पैसे ज आपल्याला म्हणाल्या असं वाटे पाय आपण केलं नाही. आपला झीज उटते आणि केलं होत आतल्या असं वाटत की येतात की नाही येत म्हणजे दोन्हीकडून मन आपलं हे राह
ह मी तर डोक्यातून काढून टाकलं होतं मी बोलतही नव्हती हे न्हवती नी पण मग मी काय राधा काकूची म एक दोन जणांची कॉल आले मग म्हणत होते की का तू केलं नाही का चाल म्हटलं मी बॅलन्स नाही टकलं ह्या मुं मी टाकत नाही माझ मुलगा ते का ते गेमच खळ त्याच्या ह मग त्याच्यामुळे मी काही जास्त बॅलेन्स हे करत नाही आता त्याचा मोबाईल असते मग काही जास्त हे नाही केला. मग मग मग जिवतुे मग फुगा खायनते टाकं आही जाऊ दे ना मी बोलत होतेेन काही काऊून तर मग त्याला गेम खेळायला भेटते म्हणून. मग आता शाळा लागली मी की त्याला अजिबात टाकून न राहिली म्हटल की नाही. ते शाळा बंद झाली की मग तरी चलते ह्याचा तुम्ही अभ्यास करत नाही. हे नाही मग मग ते टाक जाऊते ते आई मी काही गेम नाही खेळत म्हणते तू फक्त बोत. सन मी बोलतच जाईन म्हणते कसे पैसे येतात म्ह ते ले म्हंटलं हवले का. ही खरं अ मग म्हणून टाकली. आणि मग आता असं म्हटलं जाऊ दे आता करूनच घ्या नाही तर मग असं हे नव्हतं पण हे माहितीे काय टाइमपास आहे पुरा टाईमही जात ते धंदही राहते आपलं सगळं हे राहते रिक्या माणसच
टाइम ह जते टाईम ह जात धंदे रहते डोक ह ुकते टेनशन ह आहे. आणि एवढं सगळं करूनही पण याची गॅरंटी नाहीये की पैसे येतात का नाही.
हा की नाही अ माहित आहेे काय जसं आता आपण काम करता करता बोलात या थ रेंज येत नाही मग त्याच्या मुळे की ही नाय बसून च हे करायल लागत मग समोरचेले. पार लागते आपल्या घरचे जस ह.
नाय बरोबर हाय. याच्यात कसं एक स्पीकरवर फोन असते की नाही आपण मोबाईल साईटले ठेवूनही बोलू शकतो.
बोलू शकतो हे तर काले लावूनच बोलायलाग एका हाताान काय करसाल.
एका हाताानं काय करू शकतो आपण.
तेसता म.
काहीच केल्या जाते मग जे पाहाय लागतात दहा मिनिट झाले का नाही त्याच तेही वेगळं राहते.
हो
म्हणजे हा मोबाईल घेऊनच बसावा लागते काहीच होत नाही याच केलं जात नाही. अ्
हा तिच्या्या चेऱ्याव हो चांगले आहेत तिच्या्या चेऱ्यावर पूर्ण बुथा बुथा आले किरे
हो नाय.
हे झालं हा रिया झालंल गोडेच हे राधाची मुलगी छोटी.
ह नाय अ ओवीची बहीण काय?
हा हा हा न त्या तिले त्या दिवशी इंजेक्शन दिले ती आणि लगे मग तिची तब्येतही बिघडली मग ते औषध हे औषध मलपानाकच पाहून राहिली.
ह ते सरकारी दवाखान्यात हे देतच नव्हती गोडी देतात ना तापीची हा ते इंजेक्शन दिल्यावर.
हो हो हो पॅराशूट आम्हाला देतात.
हा हा मग त्यांना फरक नाही पडला का तिला?
तर ति तशीच तिचं पोटच हे होऊन राहिल ना म्हणजे ते इंजेक्शन हे झाले झालं ति ते मग पोट पोटाच हे लागलं तिचं पोट दुखून राहिलं आता संडास संडास हे झाली मग तेी औषध हे औषध मग त्याच्याच्यान झालं अ तिच्या अंगार पूर्ण गुथा आल्या. हातावर पाया हो आता ते गावंडे डॉक्टर जवन येत. तकठले तर ते म्हणते की म्हणजे हजार नाहीय आहेत ते कुठं फिरायला जायलात हा मग आता इकडे तिकडे हे फिरवलं की मग हे होत. तने मुलेैस प.
हा औषधी बदलतेल ते हम्म. ते एक आता पार्थला इथं नाही तर सर अ सोनायालचे डॉक्टर नाहीत का ताई?
हाव.
ते कुठे डॉक्टर आहेत काय कोणते काय माहीती?
नाही कोठे इथ सोनाळ्याले आहेत. सोनालेल नेतात का सोन हो कुठे डॉक्टर चांगलेत तो हो हो.
कि तिथच फरक पडते गेले.
हा आमची मुलं तिथं असतात. ली तिथच फरक पडते आम्ही गेलो म्हणजे
कोटले नण्याचं काम पोटण काहीच नाही.
हा हा हा हं. अम तू म्हणजे बालतज्ञ आहे आणिे पूर्ण म्हणजे असं हे हुशार आहे तो खूप.
हम्म हम्म.
हा.
अर.
ते एखाद कसं ते सूट झाली औषध कि सूट होऊन जाते त्याची.
हा पण ते त्या इंजेक्शनचा ताप येतच पण हो.
ली दिले. पोट हे संडास हे त्याच्यात हम्म. गोळे नचतील फरक पडला.
हम्
हम्म.
आता त्या सी आरपीच्या सी आरपीला फोन झाला होता. त्यां म्हटलं तई तुमच्या मोबाईल मध्ये म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे भाग्यश्री तईले म्हटलं फोन लागला आणि त्यांचाही मला फोन आला म्हटल. तर मग त्या म्हणत की मला मोबाईलमध्येध्ये अशी म्हणत की प्रॉब्लेम मालं असू शकते त्यांच्या मोबाईल मधल्या डाटाच नाही दाखवून राहिला.
हो का नाही नाही काही काही होन नाहीत राहिले आता माझं पाहा दोन झाले कॉल फक्त तुम्हाला प झाला आता होऊन नाहीत राहिले. असं काय? काय होऊन राहिल काय मी सबमिट केलं रिफ्रेशही मारलं म्हटलं तरी दाखव तीनर राहिले म्ह त्याच्यातले म्हणजे पंचवीस पाहिजे तर बावीसच व्हाल त्या बावीसच्या पुढे जाऊनच नि राहिला काटा.
आता मनेच कॉल लागेल पाहिजे होता ना पहिला कॉल दुसरा कॉल लागलावर
हा पण मग ते लागून नाही राहील ना म्हटलं यायचे कॉल ल एक बाकी असतील म्हणून मग हे झाले तुमचे किती झाले?
म्हणजे आता हा तुम्हाला तुम्हाला तीसरा कोलयका माझा
हा.
तिसरा चौथा पंचवीस होताात माझ्या आता
बापरे मग ते बावीस वरच लटकेलय मग हे काढ
पंचवीस हो आणखी तुम्हाला दोन लावले म्हणजे तुम्हाला पाच कॉल लावल्या जातात माझ्याकडनं तर मग तुम्हाला दोन लावले आणखी की म्हणजे सत्तावीस कॉल होतात त तले खाली नाही झटकाव ताई अ त्या सी आर पीले सकाळचे दोन गॉल तसे अस खाली गेले म्हणून तर ते तसे झाले
हो काय पण ती पकडत येतात ना तिच्यात पकडल्या जातात ती
वगडलंय आपण सबमिट करतो तेव्हा त्याच्या रेलो कलरची रेशेतस नते आता यांनी नवीन नाही केलं पाहिजे किं बा त्यांचे कॉल जास्त कटले म्हणून त्यां कमी पैसे किंवा मग त्यांचं हे असं असं काही निघेल पाहिजे कारण की हा आपला काहीच प्रॉब्लेम नाही हा नेटर्कचा प्रॉब्लेम आहे
हो
आपला थोडा प्रॉब्लेम आहे ह्या
आ हा
तुम्ही जिथं रेंजेशन घेन दे आता बघा तुम्ही बोलून राहिला मी बोलून आवाज तर येऊनच राहियला की म्हणजेचा प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात
रेंजचच नाहीये ना ते अनबॉडिंग कॉल दाखवून राहिला ना
नंबर वेगळा टागला गेला का
तोष टाकला मी हा पण ते हेच नाही होऊन राहिलं
ते असं म्हणते काी हा नंबर या टॅपसाठीठी पूर्ण झालेला आहे असं येते की तुझ्यावर क्लिक केल्यानंतर नाही का म
द अन बनडिंग कॉल दखून राईल
हो काय काय मगे येनार स्कीिन तैला म्हट सर येनणारी मलय येणारार अ एक यगिरस ना
तिला काही एवढं माहिती नाही ना म याच्यातलं
नाही काय म्हलं जणले दखूनपासून एकदा्या
ह
त्यांनी चलू केलं होतं पण मला मोबाईल मध्ये हे
ह काय
हॅलो त्यांनी लू गेल होत म्हटलं मोबाईलमध्येध्ये चे ह्
म त दिल काढू प तेचेेच कॉल आले ते म्हणत कि कोराना प
हो मी सांगते आता हपापा का हे ग्रीन कलर जा आहे की नाही त्याच्यावर तुमचं नाव आलेलं आहे मी कॉल लावला तर
हां
हॅलो तर त्याच्यावर आहे कीन तस सहा मिनिट तेहतीस से सहा मिनिट तेहतीस सेकंड दाघून राहिले जे व्हाईट कलरचे पट्टेेते की सगळ्यात वर
हा
तर त्याच्यावर आहे की नाही नऊ मिनिट छप्पन सेकंद दाखवून राहिले
नाही माझ्या चार तसच दाखवून राहिले आता दहा मिनिट झाले दहा मिनिट दन दो सेकड तीनेंड लू आहे
हा आणि मग ते या ग्रीनेच्यार किती जाू राे
दोनी याच्यावरतीच दाखवून राहिले ना दहा सेकंद अक अकरा मिनिट
मग हे मलाच्वर वेगळ का आपलं दाखवईल काय माहिती मग
मग तेतरी होऊनल असेल मग मा दोन्ही याच्यावर म्हे ते एकच एकच हे चालू आहे आतां कॉल तं
मंग आतांपर्यंत जे अधुगरंचे जे हां अधुगरंचे जे दोन कॉल चालूं होते की तांईलां म्हटलं ते सेम सेम दाखवलं नां आताचं हां कॉल असां दाखवूंन राहिलां
नाहीं म्हणजे चाळीसं दाखवूंन राहीले दहा मिनिटं छत्तीस सेकोन झाले
आम्हीं आधी जितकें कॉल लावलें की नाहीं कांल त्यांच्यावर पणं सेमसेमचं दाखवतो नां आजंच असं कांबर दाखवतं आहे माहिती नाहीं बां
हो कायं संहोच कायं चं असं कांहीं अशील
ते कॉल इनं प्रोग्रेस आहे कि नाहीं त्यांच्यावर दहा मि दहा मिनिट सत्तावन्न सेकंद दाखवूंन राहिले ग्रीन यांच्यावर सहां मिनिटं तेहतीसं सेकंड वरचं थांबेल आहे ते
नाहीं नाहीं माझ्यां तेचं आहेतं
कायं माहीती
तेचं आहेतं नां
तुम्हीं लावूंन पाहनं नाहीं मणे एक दोन मिनिटं ट्राय करूंन पाहां लागते फोन मंग
बरं बंद करूं कायं बंद करूं कायं
हां आतां हां फोन हां हां फोन बंद ठेवतो मी इकडूंन तुम्हीं ठेवां तुम्हीं मलां लावूंन पणं जरं नाहीं लागलां तरं मंग मी लावते पुन्हां
होव होव हो हो
हांव लांऊन पहां मले कॉल